येतोय आवाज? येतोय का आवाज? ते ए विंगच्या पोरांच, आता येतोय का?
नाही येत सर आवाज कमी येत आहे.
आता? काय म्हणता सर झालं का चहा, पाणी?
हॅलो.
हा येतो हा येतोय का आवाज?
हा येतोय हळु बारीक येतोय बोला, काय म्हणताय?
हा झालं का म्हटलं चहा, पाणी?
आवरलं ऑफिस होत. आत ऑफिसावरून आलो आत्ता जरा बसलो मैदानावर मित्रांच्याबरोबर जरा बोलत गप्पा ठोकत.
अच्छा, अच्छा अरे वा.
तुमचं आवरलं?
बाकी? कुठ जॉबला?
बाकी काय नाही. मी जॉबला इथंच आहे ए आपल्या प्रायव्हेट कंपनीमध्ये हाये माझ्या घरा पासून जवळ आहे तरी एक चार किलोमीटर अंतरावर आहे.
अच्छा, अच्छा चांगलंय.
माझं काय कंपनी फूडचे प्रोडक्ट बनवते. त्यामुळे त्या प्रोडक्टच्या रिलेटेड आपलं काम असतं.
छान, छान.
कसं आहे ऑनलाईनला आमच्या ऑर्डरी पडत असतात मग त्या ऑनला व ऑर्डरी मी स्वतः सगळ्या बघत असतो स्वतः घेणे कारण डयरेक्ट आमच्या कंपनी थ्रू माल जातो. ना त्यामुळं हां मग त्यामुळं आम्हाला ते मला स्वतःला ॲक्सेप्ट करवून मग ते सगळं सगळ्या ऑर्डरी बघणे मग त्या ऑर्डरी पूर्ण डिस्पॅच करून ऑफिसमध्ये बाहेर काढणे. मग ते बाहेर आल्यानंतर मग ते त्यांचे माणसं येतात डिलिवरीचे ते घेऊन जातात.
ओके.
हा मग ते असं सगळं आम्हाला जवळपास मला दुपारी दोन, तीन वाजेपर्यंत हे आम्हाला हेच बघायचं. आणि संडेला फक्त आम्हाला सुट्टी असते.
अच्छा.
बाकी आठवडाभर आमचं वर्किंग चालच असतं.
हा आम्हाला पण असत पण आज जरा काम पण होती आणि हा आषाढी एकादशी पण होती म्हणून मग म्हटलं जाऊ दे. नको जायला.
हा नाही आषाढी एकादशी असल तरी आहे कसं ऑनलाईनला लोक कायम काही ना काही मागवत असतातच ओ.
ह घेतताय काही ना काही चालू
हा आता आपणच बघा ना आपणच ऑनलाईनला काहीतरी प्रोडक्ट आपण सर्च करत असतो.
उलट सुट्टीच्या दिवशी जास्त ऑर्डर उलटं सुट्टी च्या दिवशी जास्त ऑर्डर पडत.
हा तो विषय आहे सुट्टीच्या दिवशी. तरी पण आम्ही काय करतो आम्हाला सुद्धा रविवारी सुद्धा ऑर्डरी भरपूर आलेले असतात पण आम्ही काय करतो रविवारचा दिवस हा नॅशनल हॉलिडे म्हणून स्कीपच केलेला असतो.
अच्छा.
त्यामुळं त्या ऑर्डरी आम्ही सोमवारी पूर्ण करतो मग सोमवारी आम्हाला वर्कलोड खूप असतो. तो सोमवारी कसां असतं आम्हाला रविवारच्या ऑर्डर या आधी पूर्ण कराव्या लागतात. नंतर परत आम्हाला सोमवारची ऑर्डरी पण आणि तयार करून ठेवाव्या लागतात. मग आम्हाला द डबल शिफ्टमध्ये काम करावं लागतं सकाळच्या शिफ्ट ममध्ये आम्ही सोमवारच्या रविवारची ऑर्डर पूर्ण करतो आणि दुपारच्या शिफ्टमध्ये मग सोमवारची ऑर्डर. पूर्ण करतो त्यामुळे सोमवारी ऑडरी थोड्या आम्हाला बनवण्यासाठी होतात डिले होतात.
हा बरोबर आहे पण ठीक आहे म्हणजे फॅमिली टाइम तरी देत येतो ना संडेला.
हा मग ते कसं आहे संडेला प्रत्येकाचं वेगळ सगळी लाईफ आणि फॅमिलीच सगळं असल्यामुळे कसं आहे जरा आपल्याला थोडंफार वेळ दिला पाहिजे की.
हा आणि घरातले काम बी बरेच पेंडिंग असतात भाजीपाला, किराणा परत कुठे जायचं
होय होय घरच्यांना टाइम आठवड्यातून एकदा दिलाच पाहिजे‌‌.
हो हो हो आणि आपण पण थोडं रिफ्रेश होऊन जातो थोडस. चेंज जात सेंड शेड्यूलचेंज.
दिवसाच्या शेड्यूल मधन जरा वेळ कडून करावं लागत.
हम् हम हम.
बाकी आणि काय म्हणताय?
काय नाय बाकी चालू् व्यवस्थित काम वगैरे.
हम्म मग कसंय आहे आमच शेताकडं पण जायचं असत्- तर जरा रविवारी ये थोडा सकाळी जरा मैदानावर खेळ. खेळून मग जरा दुपारी अकरा वाजता. गावाकडं जाऊन येणे इकडं तिकडं शेत बघणे.
गाव किती दूरे तुमचं गाव किती दूरे तिथून.
गाव तरी आमचं तीस पस्तीस किलोमीटर आहे की.
अच्छा म जास्तबी काई दुर नई म्हंजे तस-
अर्धा पाऊन तास जाण्यासाठी नी अर्धा पाऊनतास येण्यासाठी जातो मग- कं मधला टाईम आम्हाला ते कामं करावे लागतात बाकीचे सगळे.
हा-हा.
म तेथं गावाकडे कसाय ऊस ऊस लावलेलाय गावाकडे रानात.
अच्छा अच्छा.
कारण, आमच्या रानात सगळीकडं तिकडं गावा साईडला सगळीकडं ऊसच अ पिकत असल्यामुळे सगळ्यांची ऊस शेती तीच हाय.
अच्छा पाऊ पाऊस पाणी भरपूर असल्यामुळ
हा पाणी भरपूर हाय आणि नदी जवळ हाय असल्यामुळे कसाय आहे आम्हाला- पुराचा पण धोका जरा लऊ जास्त हाय ओ.
त्यामुळं आम्हाला जरा जास्त फक्त काळजी घेऊन, आता नदीपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आमचं शेत हाय
अच्छा, पुर आला त म मग तो शेतात घुसणार.
हा पुरानं जरा नुकसान होतंय आता मधी एकोणीसला अ पूर आला होता त्यावेळी मोठ् ठ्, नुकसान झालं म जरा अस आधीमधी मोठे पूर येतात त्यावेळी जरा आमचं नुकसान जास्त होतं ओ.
हा बरोबर हे.
हा म ते कसं अनुदान वगैरे आम्हाला मिळत पण कसाय ते शेवटी अनुदान अनुंदानच आणि आपल्या शेतीला पिकवलेलं ते आपलं आपलं असा विषय असत्-
नाही आणि अनुदान बी कितीक मिळणार जेवढं नुकसान झालं तेवढं-
नाय नुकसान ईतकं नाई मिळत ओ नुकसान ईतकं थोडी ना देणारायत.
हा हा, ते बी त्यांच्या चकरा मारीत बसा ऑफीसच्या ते सोडून त्यांना दाखवा, शो करा, डॉक्युमेंटेशनची प्रोसेस करा
बरोबर हाय की, आता ते कसाय अ फक्त शेतीवर म आम्हाला डिपेंड राहतायेत नई मग म्हणून कुठंतरी जॉब वगैरे सगळं बघत बघत शेती बघणे असलं काम आहे मग?
नाई उलट ते छान ये, तुमचं कस शेती म्हणजे गाव जवडे जाॅबपासनं एक तासात जाऊन करू शकताय हाय ना?
बरोबर
म्हणजे दोघं गोष्टी होतायत, त म काय करायला काय प्रॉब्लेम हाय ना नोकरी अस
हो हो हो हो बरोबर हाय की, आणि कसाय वाईफ हाय मागं लहान पोरग अजूनाय, पोरगं माझं अजून दिड वर्षाच हाय
हा बरोबर.
हा म ते कसं जरा थोडं हे घरच्यांची जबाबदारीनं पण बघाय लागतंय म आ आठवड्यातून एकदा जाऊन शेताचं पण बघावं लागतय, जरा दोन्हीकडच करावं लागतंय कसरत केल्यासारखंच आहे प्रकार हा. मग कधी तर अ जॉबला म एक दिवस सुट्टी टाकून मग कुठ तरी मग जरा थोडं एखादा दिवस रिलॅक स व्हायला मेळ मिळतोय मग त्यात एखादी सुट्टी टाकून द्यायची महिन्यात अ बघायचं जरा फिरायच थोडा वेळ द्यायला लागतो ओ, नाहीतर म ते फॅमिलीला सगळं त्यांच्यासाठीच करायच, आणि परत आपण आणि असं होत ना
त्यांना वेळ नाही द्यायचा असं होत हो ते.
हम्म बरोबर बरोबर.
हम्म.
तुमचं काय आता, काय काम चालू आहे?
आता काही नाही मग आता रविवार आहे आज ईस्त्रीला बसलो होतो मग ईस्त्री करायला.
अच्छा अ
हा रविवार हा शनिवारी ना मी रविवारच समजतोय, आज घरीच होतो ना कारण की शनी शनिवारी मी पण जातो ना जॉब ऑफिसला.
हा बरोबर म रविवारी एक दिवस तुम्हाला पण नाय निवांत ना.
हा निवांत शनिवारी कसा आ मी थोडा उशीरा जातो आणि लवकर येऊन जातो. म्हणजे ऑफिसला फक्त जायचं काम करायचं किंवा नाही करायचं ते आपल्यावरती. बाकीच्या डिपार्टमेंटला सूट लाब आहे.
बरं.
हा म्हणजे मला दोन तास लागतात जायला.
अरे भरपूर वेळ लागतो दोन तास म्हणजे.
हो ट्रॅफिक ची पूर्ण ट्रॅफिक क्रॉस करत-करत जायची. फुल ट्रॅफिक मधून जायचंय पूर्ण.
अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा.
म
तर ट्रॅफिक क्रॉस करून जाणे परत म यायला आणि परत दोन तास म्हणजे चार तास ह्या दिवसातला वेळ ह्यातच गेला ना.
हो हो त्याचातच जाते.
हम्म बरोबर मग वर्किंग शिफ्ट आहे किती तासांचे?
वर्किंग आहे ऍक्च्युली ऑफिस टाइम तसं दहा ते साडेसात आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसात.
आय मम टाईम मोठा आहे की आमचा साडेनऊ ते साडेसहा आहे. तरी तसा बरा आहे पण मला पंधरा ते वीस मिनटं वेळ लागतो फक्त पोहोचायला ऑफिसमध्ये.
हा म तेच होतो ना हे बघा सी म सिटी मचा प्रॉब्लेम तोच आहे. सिटी मध्ये चुकून दो दोन जर जॉब भेटला की असं प्रकार असतो. तसं माझ आहे तसा हा.
तेच आता कसं एक जर शनिवारचा दिवस कसा होतो जरा सगळी मित्र पण रविवारी सुट्टी अस त्यामुळे भेटलेले असतात. मग जरा म्हणतात थोडं बसूया जरा इकडं तिकडं जरा गप्पा मारायच्या आठवडा भर मग परत काय ते आपलं सगळं काय काय झालं सगळं सांग त बसलेल्या अस
हा हा.
मग तेवढंच जरा थोडा वळ थांबवून मग घरी जाऊन जेवण करून मग उद्या जरा थोडं रिलॅक असं जरा उशिरा उठला तरी काय फरक पडत नाही ना.
हा बरोबर ते काय गं ते बी आपली बॉडी पण रिलॅक्स होऊन जाते थोडं उशीरा उठलं तर. नाही तिकडे बी वाट शे जरा. रेग्युलर . वाडन मोठं झाला असेल . तो वेगळा प्रॉब्लेम आहे सकाळी लवकर उठा त्याला शाळेत पाठवा म्हणजे आपली चार्जिंग असली आपलं त्यांला. आणि . नाही आता कसं
इथं कसं आहे आता दोन-तीन दिवस जरा पाऊस थांबला आहे त्यामुळं आम्हाला जरा ब बरं वाटावं लागलय. ने रे पाऊस असतय कसं होतोय
हा.
पाऊस असला की मग जरा धावपळ लय होतेय मग थोडा अने पंधरा वीस मिनिटं आधी निघाव लाग कारण, मी बाईक वरन जात असल्यामुळे पाऊसा ते आणि परत भिजायचे प्रॉब्लेम.
ते, तर प्रॉब्लेम आहे.
मग आता भिजलं की परत आजारी पडणार, मग त्या आजारी पडल्यानंतर आणि परत कुठनं सुट्ट्या घ्यायची. आणि, हे करायचं म्हणजे असल काहीतरी करायला नको वाटतो.
हा, आता माझं तीस किलोमीटर आहे ना लांब दोण तास लागतात मला, मग मी बसच वापरतो.. जायला ना
हा तुम्ही पण आता जायला यायला मग, तुम्हाला जायला याला कंपनीची गाडी आहे, का तुम्ही वैयक्तिक जातय.
नाही बस हा कंपनीची गाडी नसते. बस नाही आपल्या सिटी बसने?
अरे, बापरे सिटी बसने मस बस बदलावी लागते का एकाच बसने जातय.
नही बदलाव लागते? ब आहे ना मिनम दोन चेंज करायला त्याथे पुढ मी वेळ होतो. इक काई होणार नाही तस कोोठ जा ना का बाईक बाईक जर कोण गलं तर एक तासात पोहोचून जाता बाईक जर असली ना. बाईक जर असली, तर एक पास पोहचून जायचं म्हटलं.
बर बर बर.
हा, फक्त बसने झाल त्याच्यामुळे दोन तास कारण की बस बी चेंज करायची आहे. परत बस कस प्रत्येक स्टॉप घेतचा ते. हळड पण चालते मोठे असल्यामुळे
अच्छ अ्छ अ्छ अ्ा अ्ा
हा हा हा,
हां.